री
ह.
बाहेर जाऊ नको. हम.
कट नाही करत.
आपचु बाहेर जाऊ नकै
सबमिट केलीस काय?
कसल मी सबमिट केलं नाही. फोन सबमिट केल्यावर अनेक नंबर घाला म्हणते सबमिट केलंो की नाही मग का? प्रश्न विचारताय ते रेटिंग ते मग झाली आणि परत नंबर घाला म्हण. तुझाच घालून बघतो तुझे हे झाल्यावरती.
नाही दुसरा असलं. दुसरा असलं ग म
काय ते नव्ह अ काय ते आपण ज्याला फोन लावणार त्यांच्याकडे एप पाहिजे म्हणजे आपल्याला कोणाला आपल्यातलाच पुरींना लावायला पाहिजे फोन.
होय. एक तर झालं मग त्याच पाच पैसा झाले. हम्म.
ते तु वाचलीस का?
कुठला?
तेच की, तीन नंबरच फॉर्म सतरा अफिडेविडफ लिलय
हा अफिडेविट
हम्म! हो
हम्म!
हा
काय नव्हच बाई मला कस कास्ट सर्टिफिकेट हाय आणि
खरं ते कसं कोणास ठावूक एसीबीस आत्ता आता लागू झालयं वाटतं ग.
अगोदर कुठं होत. एसीबीसी तेन काय? नव्हतं वाटतं.
होत, ते आपण काय माहित? सगळं बिस्कुट वाटचं झाले. यायला वेळ लागतोय काय?
दीड महिने तर लागतील.
हि सगळी कागद घेवून समाज कल्याण आँफिसला कोल्हापुरला जायला पाहिजे.
त्याला ऑनलाइन फॉर्म भरायचा म्हणून, माझं अ जिथं फॉर्म भरलाय नेट कॅफेत तेनी सांगत्यात. म्हणून आपल्याला ह्या तारखेच्या आत कधी पण ओरिजनल डॉक्युमेंट घेऊन जावा. आपण त्या तारखेचा आत तो डॉक्युमेंट घेऊन, जायच असतयं. मग तेनी काय काय विचार
काय विचारत्यात, पँरेट्स लागत्यात काय?
हा म्हणजे प्रश्न विचारत्यात वाटतं, बहुतेक.
काय प्रश्न विचारत्यात?
तू गेलतीस कधी? हॅलो! शिल्पा गेलती, कधी?
अरे उद्या ती जाणार होती, दोन तारखेच्या आत बोलवलयं बघं तिला.
गिलक नाही तिने मला एकदा फोन केली ती रिचार्जला तिला कॉल केल नाही मग शिल्पा आता गावाला जाऊन बसले.
का
दुप दुपारी कलते त कॉलते. आजथ कास्च विचारायला कठ काय कराय लागते. आजं विचारलं तिला अस का काय कुठे गेले म्हणते त भावानं पण उचललं ती म्हटली गेल्या म्हटली ती गावाला.
गावाला गेल्या
मोबाईल घरात ठेऊन गेल्या आता मॅसेज कस करायचा. मग उद्या उद्या डी के टी जाऊन येऊया मग.
डी के टी
रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे म्हण अनव्हलिड कधी लागते.
कळतय की आपणला
हम्म
कळल आपल्याला व्हॅलिडीटी कधी लागते
काय ते
ते माहिती आहे का आता ऑर्गेटी अ टोकन दिलं तर होतंय ऍडमिशन.
मला नक्की माहित नाही, मग बघते काय. मग मग बरं झालं जायायला लागत नाही. रजिस्ट्रेशन कधी आहे ते पण माहित नाही.
तेच जून पासून सगळं सुरू होणार आहे.
अं. मला तर कसतर वाटायलय बघ. बर सर ते बिगट हाय. मी परत काढलोय ऑनलाईन. कसं तर वाटायलंय.
काय?
असू दे की बाई आता.
अग बाई हुतच की सर्टिफिकेट. हुत की सर्टिफिकेट. यात सी बी सी लिहिले नाहीत. ते पण माहीत नाही.
अखनी घेऊ?
हम्म तेज आता आहे त्याच्यात. हाय अगोदरच त्याच्यावर.
हम्म.
हाय का नाही काय माहिती, टेन्शन आलंय आता मला.
या वर्षी माझं तर तेवढ टेन्शन घ्यायचं मला जरा येईना झालय सोड. तरी मी आलोय.
काकासनी फोटो पाठव म्हणावं मी तिच्या झेरॉक्स नाही तर कलर प्रिंट मारतो म्हणून सांग की.
पहिलीतनं लागतंय.
हम्म.
डेमिट म्हणजे काय माहित आहे तुला? ते सरकारवालीच म्हणजे सरकार वाणी सही शिक्का देत्यात.
हम्म.
ते असत तिकड म्हणत्यात म्हणून. त्यात सगळं असतंय. म्हणजे आपण काय काय कागद जोडलंय कानी, ते त्यात लिहिलेलं असतंय.
हम्म.
तुम्ही ओरिजिनल वर बघू त्यात लिहलं आणि मग शिक्का देत्यात तेनी मग ओरिजनल लागतय आणि सगळं डॉक्युमेंटच झेरॉक्स त्याला लावायचं असतंय. आणि ते सगळं घेऊन मग जायचं.
आई अगं बाई ते झेरॉक्स घेऊन जायचं आणि ओरिजनल पण.
हा.
बापरे! तिथे पेरेंट्स लागतात का, आपला आपण एकट गेलं तर चालतंय?
हो. हाय का एवढेच.
शिल्पी तर गावाला जाऊन बस - - ल्या. तिला फोन कसं करायचं सांग?
काय नव्हचं बाई ती तर काय काय विचित्र हाय. तिजं सगळं असुन काय उपयोग नाही वैशे - -
आं.
सगळ असुन काय उपयोग नाही.
काय नव्हचं ते आणि ते जिवाला लागलं आता खास हाय आणि आता काय गमनाचं झाली मला तवा पसन- - सर्टिफिकेट हाय म्हटल्या पसन.
आधी च आपला का केलं नाही काय माहिती शिल्पी - -
काय ते?
आपण - -
आमचे पप्पा मला आत्ताच सागायल्यात. आज घेऊन आलो पास. आठवणीत आहे बघ तुजा.
ह काय नव्हच.
खर त्याच्यावरती एसी बिसी न ते क्रम प्राप्त आहे खर त्याच्यावर लिहिले का नाही ते बघायला पाहिजे. त्याशिवाय माझं मन हलक हुनार नाही.
हम. हं.
हम् तेच्यावर हाय काय नाही ते पण काय माहित नाही मला.
कार्या वाल्या मॅडम न सांगितलं दहा मिनट बोला म्हणुन.
इन्स्ट्रक्शन मध्ये होतं दहा मिनिटं बोलायचंय म्हणून.
साडेचार. हम्.
साडेसात मिनिट झाले झाला आता दोन मिनिट राहिल्यान फक्त.
दहा मिनिट म्हटल्या बोला.
होय. दहा मिनिटं
आता एक फोन करूया. कीर्ती ला एक फोन - - करूया आणि पल्ली ला एक फोन करूया.
हम्म.
काय पाहिजे? एक झालं सोनी, शिल्पी, प पल्ली आणि कोण आता सांगा.
पृथ्वी. हम्म. पृथ्वी नाई काय? भक्तीला एक करणार आहे.
व्हय ग. किती पोरग भारी होत, असंच सांगालत लै वाईट.
काय ते.
सरकारी नोकरी लागल्या ग.
हाई सरकारी काय जास्त हेज्यावरच हाय कोणास ठाऊक.
तो सरकारी जातोय वैशे त तू तहसीलदार ऑफीसला गेलातीस. हं
होय.
अग क्लारक म्हणून लागला अस एम पी एस सी मधन काय कस हाय काय माहिती.
हम्म.
त्यातलच असल
नाही तर ते त्यांच्या त्यांच्या ऑफिस स्टॉप मधन कोण तर कणी मोठीे माणसं मोठ्या असतात कनी त्याच्या जागेला त्याला बसवतात आणि पगार देत्यात, खर तेला सगळं माहिती हाय. हम्म म्हणजे एक दहा आता समज पन्नास हजार पगार असला तर दहा हजार तुला महिन्याला देतो माझी सगळी कामं तू करायचं, मग तो मोठा माणूस असतोय तो फिरायला रिकामा असं पण असतं की
चालतंय तस.
हम्म तोच पगार देतोय, मी असिस्टंट ठेवलय माझ्या हाताखाली. खर तेला सगळं माहित होत.
ते शिरोळ मधन येताना डोळ्यात काय गेले अजून डोळ्यात काय गेले खचकचा लय.
मग बघितली नाहीस काय हाय काय.
खरं काय दिसणाच ग, पाणी या लागलय लय.
कायतरी गेल असल ड्रॉप घाल की.
ड्रॉप्स काय घालतीस, ते पाणी लावून बघितलो खरं काय निघाना झालंय.
लाल झालाय?
होय जरा लाल झालाय कि.
तस तर प्रश्न काय महित आहे काय तुम्ही कुठ कुठल्या विषयावरती बोलला यापे काहीही नाही असं ला ट केल
मुद कायकत तौश हॅलो. काय काय होतील ऑप्शनमध्येध्ये
बला ाऊ पहिलं मी झोपले र ते गट कसला कसला गट म्हटलं कायतरी होत बेट संख अंक
हम्म. अल्पसंख्याकक हा हा आम्ही का? बोलो म्हणुन सांग. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन.
झालं आणि झालं व्यवस्थित अकरा मिनीट व्हायलीत. कर बघु, कर बघु तूच झाल ना नाही मी अनेकदा तुला लावतो मी बघूया काय होते काय दुसऱ्याला लावूया.
लाव की मला काय हुतयं बघ.
हा लावतो.
हम्म, थांब सबमिटम करतो.